हा आवाज येतोय
हो येतोय सकाळी अग रील बघत होते मी तर बरेच ब्लॉगर वगैरे आता त्या आषाढी साठी वारीला वगैरे चाललेत ना
हो खूप जण चाललेत.
हम्म सगळेजण असं छान तयार वगैरे होऊन फोटोशूट पण तिथं करतायत. फुगड्या खेळतात त्यांना बघून असं वाटत होतं की आपण पण जायला पाहिजे किती छान वाटतंय पण ते हमम छान वाटत पण ते वारीत अस काहीजण थोडं थोड्या अंतरापर्यंत चालतात ना
हो तेच की कधी तरी गेलं पाहिजे असं वाटतं.
हम्म आज बघत होते मी ते काय फोटोशूट वगैरे करण्यासाठी नाही पण ते मला एकदा तरी तो ग त्याचा अनुभव घ्यायचाय मला म्हणून जायचं होतं. छ
ओळखी पण खूप होतील आणि त्या लोकांचे अनुभव आतापर्यंत झालेल्या त्यांच्यासोबत च्या गोष्टी किंवा कधी कधी काय काय जण खूप वर्षापासून येतात त्यात श्रद्धा त्यांचे अनुभव त्यांना काय त्याला त्यातून आलय भेटलय.
किंवा कधीपासून सुरुवात झाली कशी सुरुवात झाली आज कसं वाट तय इतक्या वर्षाचं कारण आता परत तशी पिढी खर तर व्हायला पाहिजे आता आपण आपल्या मुलांना काय सवय लावतो त्यावर आहे हे
शे वर्षापासून चालू आहे म्हटल्यावरती ती पिढी चालतच आली आहे ना पुढं मला पण वाट त हे राहील पुढं
राहील कारण आता बरेच काय काय जम पिढी सुद्धा आता त्याच्यामध्ये सामील होतीय.
किंवा सांस्कृत
बघत असशील अ लोकल मध्ये वगैरे सुद्धा आज अभंग वगैरे म्हणताच असायचे व्हिडिओ वगैरे पण आपण बघतोय.
हो.
ती सगळी यंग पिढीस आहे ना आत्ताची. तीस-पस्तीस वयातले सगळे माणसं. पोर आहेत ते, अ! ते मस्त अस अभंग वगैरे म्हणत जातात. त्यांचा एक पूर्ण एक डबा ठरलेला आहे, तिथंच ते चढतात. त्यांचं ते रोजच आता झाले म्हणजे, तशी ओळख अचानकच झाली आहे त्यांची आणि ते सगळे ढोल वगैरे घेऊन जातात तिथं वाजवून वगैरे, मस्त प्रवास पण छान होतय. आणि तेवढंच देवाचं पण नाम
घेऊन जाता येत, म्हणजे दिवसाची सुरुवातच प्रसन्न झालि की दिवस प्रसन्न जातो.
कारण मी बघितला ना, मी पण जायचे तेव्हा परेला अ तेव्हा एक म्हणजे आमची ट्रेन जिथ महिलांचा डबा होता पहा कुठल्या तरी पाठीमागच्या मध्येच डब्यामध्ये ना जेंट्सचा पुढं जाताना आवाज येतो. तेच की आपल्याला ट्रेन जेंव्हा निघते तेंव्हा.
त्यानी येत की.
जोर जोरात ढोलकी वाजवत ते म्हणजे आवाज यायचा ट्रेन जाताना, असं वाटत होत की कि म्हणजे ते नंतर व्हिडिओ वगैरे आलेल बघितलं मी. सकाळचं सकाळच्या ट्रेन मध्ये किंवा, संध्याकाळच्या जाताना आणि त्यांना ते बरोबर माहित असत. त्यानी ठरवूनच ठेवलं असते की याच डब्यात बसायच. सगळ्यांनी कारण प्रत्येकांची आणि आता बऱ्याच जणांची ओळखी तशा पण झालेल्या आहेत रोजच्या ट्रेनचा तो डबा. रोजची त्यांची ती जागा आणि मग ते सतत अ कारण काय काय जणांना ठरलेलं असतं ना एकाच डब्यात चढतात. जिथं त्यांना कम्फर्टेबल वाटेल. तर दरवेेळेला तिथे चढून चढून मग अशी ओळख पण बऱ्याच जणांची झाली आहे.
हम्म, आणि तशा ओळखी पण ठेवलं पाहिजे ना पुढपर्यंत.
कारण आता नंतर नंतर लोक एकमेकांच्या जागा पकडून बसत, माहिती आहे का.
किती छान!
की तुम्ही ह इथे कस आहे टाइम झाला या आणि- कोणी असं तर नावच नाहीये, तर मी सात बाराची पकडणार आहे, तुम्ही सात पंधराची पकड. ककडा किंवा असं, हे नाव आहे त्याचं.
हो
ट्रेन च. मी आता स सात पंधरा, आठ पंधरा, आठ चौदा, आठ तेरा असं. ते कोडच असते त्यांचा पण.
अता तर बघितली ना डोहाळे जेवण वगैरे पण करायला लागले. ट्रेन मधे, लोकल मध्ये बायका. मैत्रिणींचं वगैरे त्यांचं त्यांचं चालूए.
कारण कधी कधी कुणाला कामातून व्यस्त असतात त्यांना त्यांच्या घरी जाऊन सगळ्या गोष्टी ते अटेंड करणं होत नाही मग त्या त्यांची हौस आधीच पूर्ण करतात कधी कधी.
अरे ऑफिस मधल्या एकत्र असतात, किंवा काही काही जणांची म्हणलं ना कि त्या डब्ब्यापुरतीच ओळख असते, म्हणजे तिथेच त्यांच च रोजचं भेटणं असतं वगैरे ना‌, तर ते बायका पण अ म्हणजे हौस बघ एकतर मुंबई धावती आहे, त्याच्यामध्ये पण लोक कांना वेळ नाहीये म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींसाठी. तर म्हणून त्या वेळातच ते वेळ काढतात, तेवढ्या अंतर जे आहे त्यांचं किती वेळ लागतो त्यांना, त्या वेळेतच त्यां ते करून घेतलं कार्यक्रम वगैरे कित ती म्हणजे, हौसी बायका झाल्यात. आणि हौशी आहेत म्हणजे इथले पण लोकं, बरेच आहेत.
खूप हायत आणि मला नाही वाटत की काही संस्कृती बंद पडेल, मला तर वाट तय अजून काही संस्कृतींचा नवीन शोध लागेल, की आपण हे करू ते करू म्हणून.
हम्म, आता बघ शेवटी जोपर्यंत देव आहे ना तोपर्यंत काही बंद पडणार नाही, पण आता हे चालू राहणार. म्हणजे आता वाईट लोकांचं वाईटच होणार आहे. ते चालू राहणार आहे पण जिथं देवाला जी इच्छा आहे ज्याला ज्याच्याकडून देवाला त्याची सेवा करून घ्यायची ना देव त्याच्याकडनं ते करून घेणार आणि देव त्याची पिढी पण ठेवणारच, म्हणुन तर शंभरा दहा माणसं जरी असतील
पण त्या करणार.
हो.
तसेच की आपलं श्रावण शुक्रवार अगर आता चालू ह होतील की न आपल्या शाळेतलं.
आम्ही तर साड्या बिड्या नेसून जात होतो.
मी कधी शाळेत साडी नेसून नाय गेले, माझा एक तो टार्गेट होताच कधी की मी शाळेत साडी नेसणार नाही आणि मला तशी वेळ पण आली नाही मी शाळेत साडी नेसून जावी.
आ पाचवीला मी मॉनिटर होते वर्गामध्ये आणि आमच्या वर्गाची पूजा होती. आणि पर प्रत्येकांचं आम्ही बघितलं होतं.
हा.
प्रत्येक जण साड्या वगैरे नेसून येत होते त्यांच्या त्यांच्या पूजेला, कोण काय करतंय सगळं आम्ही बघत होतो. मग आमच्या वर्गात पण आम्ही ठरवलेलं. कि आपण पण हे करायचं ते करायचं, मग प्रत्येकाने सगळ्या गोष्टी वाटून घेतल्या होत्या की कुणी प्रसाद आणायचे, मग मिळून म्हणजे चार पाच जणांचं जे काय आहे त्यांनी प्रसाद आणा, कुणाला जे जमतंय ते करा, फुलं पाहिजेत हार पाहिजे, उद उदबत्या पाहिजेलेत. रांगोळ्या काढायच्या आहेत, मग दोघी तिघींना सांगायचं तुम्ही सकाळी लवकर या रांगोळ्या काढा. मग सगळे जण चांगल्या साड्याबिड्या नेसून येणार, वर्ग सजवणार आम्ही त्या दिवशी.
हो.
आणि पूर्ण दुपारपर्यंत म्हणजे पहिले दोन तीन तास तरी बुडायचेच त्याच्यामध्ये जायचे सगळे. मग आरती वगैरे असली कि मग हा
शुक्रवार आले की सगळ्यांनाच आनंद व्हायचा कारण दर शुक्रवारी त्याच्या त्यातचं दोन तीन तास गेले कि बरं वाटायचं.
आणि नंतर पण एवढं कोण काय म्हणायचं नाही. त आणि लवकर पण शाळा सोडून द्यायची.
हम्म त्यामुळे ते श्रावणी शुक्रवार बरं वाटायचे आणि त्यात शनिवारची पण अर्धीच शाळा.
हा त्यामुळे मज्जा येत होती. आम्हाला तर अं इतकं बरं वाटायचं ना सगळेजण असं म्हणजे हाऊस पण होती सगळ्यांनाच आणि मुली पण अस छान साड्या बुड्या नेसून यायच्या न. टून वगैरे, भारी वाटत होतं. पण त्या वेळेचे दिवस छान वाटत होते. आता ते सण आले की परत शाळेत जाऊ वाट तय पण आता जाऊ शकत नाही.
पण शाळेत काय माहिती आता अजून त्या गोष्टी राहिल्यात का नाही, कारण काही शिक्षक
आपले हो पण आप आपल्या शाळेत वगैरे मला वाटतय चालतील त्या गोष्टी बंद तर नाही होणार. आपल्या अ गणपती पण बसवत होते शाळेमध्ये.
बसवतात अजून पण.
हम्म. तेव्हा पण असच होत प्रत्येक वर्गा दांच्या पूजा होत्या, आरत्या होत्या, तेव्हा पण सगळेजण छानपैकी अस कुणी मोदक, कुणी शिरा असं बनवून आणून देवापशी नैवेद्य दाखवून सगळी अशी शिक्षकांना विद्यार्थ्यांना ते फुटाणे चिरमुरे
नाही ना. तो कसाही जायचा, पण नंतरचे आता हे जे जुलै ऑगस्ट पासून जे चालू होत डिसें सेंबर पर्यंत आपल्या शाळेत हा सण वगैरे चालू होत. श्रावणी शुक्रवार चालू होतो. पंधरा ऑगस्ट होत. त की लगेच गणपती, गणपती झाले की नवरात्र.
अगं पण आषाढी एकादशी पासून पण विठ्ठलाची आपली मिरवणूक काढायचो माहिती आहे का? सगळे आणि विठ्ठल मंदिर होतं पाठीमाग.
हो.
आता विठ्ठल मंदिरापशी न्हेऊन बसवून आणत होते. काय करत होत की आणि राजीगिरीचे लाडू देत होते खायला, केळी
हो, देत होते की.
दुसऱ्या दिवशी आषाढी ची सुट्टी असायची त्यामुळे आधीच ते करून एक दिवस आधी आपल्याला तसं बोलवायचे.
म्हणजे आषाढ जसा चालू झाला तस आपल्या शाळेत काही ना काही ते कार्यक्रम दरवेळेस असायचे. आणि जसं डिसेंबर पर्यंत चालू असायचं ते.
अभंग वगैरे असायचे. आटीकर मॅडम वगैरे गाणं म्हणायच्या. डोंगरे सर गाणे म्हणायचे. आणि आपले कुलकर्णी सर तबला वाजवायचे. वनकडे सर पेटी वाजवत होते.
पर्धा ठेवाय
बऱ्याच वेळा अभंगाच्या वगैरे स्पर्धा पण झालेल्या आहेत.
हो.
परत विठ्ठलाच्या असं चित्र काढण्याचे त्याच्यापर्यंत स्पर्धा झाल्या आहेत. परत निबंध लेखनाच्या स्पर्धा झाल्या आहेत वकृत्व स्पर्धेच्या स्पर्धा झालेल्या आहेत आपल्या शाळे मध्ये दरवेळेला काही सण वार आले की त्याच्यावर आपण स्पर्धा घेतोच आपलं ठरलेलं असायचच
निबंध ल्यायचो आपण आषाढी वारी वरती किंवा श्रावणातल्या नवरात्री वरती किंवा
विठ्ठला वरती वगैरे गणपती कशी पण चित्र वगैरे काढले गणपतीत तर आपल्याकडें असायचंच डान्स बसवा हा डान्स वगैरे पण घ्यायचे बऱ्याच गोष्टी ते चालू असायच्या जायच्या पण मस्त वाटत होत ते वातावरणच छान होतं ते
ते म्हणतात ना लहानपणीच्या गोष्टी लहानपणी एकदाच भेटतात तसंच आहे ते फक्त आठवणी साठवून पुढं राहायचं
जगून घेतल्या पाहिजेत फक्त मनासोक्त जगून घेतल्या पाहिजे बास आठवणीसे कायम सगळं आठवणीतच रहावं लागतं कारण की लहान मुलांच्या शाळे हे वगैरे जायचे बघ आधी आषाढ्याला एकादशीच्या वगैरे त्यांना बघित बघितल की मला पण असं वाटायचं की म्हणजे कधी कधी रडायला पण यायचं आपलं आता झालं ते गेलं आणि शाळेत असताना वाटायचं कधी एकदा मोठे होतोय कधी एकदा शाळा बंद करतोय जातोय इथनं बाहेर असं वाटायचं
मला माझी एक वारी आठवतीय आषाढीची की मी त्याच्यात त्या दिवशी ते खाली परकर आणि वर तिथ परकर पोरकल वाले आदी कपडे होते तसले ते पांढरे कपडे कपडे शाळेकडूनच दिले होते आम्हाला. हो
ते घालून आम्ही गेलो होतो गजरा वगैरे लावून तुळशीचे रोप घेऊन
डोक्यावरती
आई पण आलती होती माझ्यासोबत तिथं त्या सन्मतीच्या दुकानापर्यंत काढली होती. ती आमच्या तिथं बसवलं होत कार्यक्रम होता तिथं
हम हम हम चांगलं आहे की खून तेच आठवलं की परत वाटतय ना जायला पाहिजे परत शाळेत
मग काय तर
चालेल चला मॅडम बाय. हम बाय